हा मग ते तु तुमच्याकडे कोणत्या कोणत्या धार्मिक स्थळ काय तरी सांगा माहिती.
आमच्याकडं मेन आमच्या इकडं मारुतीचंच मंदिर आहे गावात. म्हणजे भरपूर आहेत म्हणजे असे दोन तीन आख्यायिका आहेत्या.
हा मग तुमच्या तिकडे कोणत्या देवाची यात्रा मोठी असते?
अ यात्रा आमच्या इथे मारुतीची असते म्हणजे आमच्या गावची यात्रा एवढी मोठी नसते म्हणजे घरगुती असते. स देवाला जातेत सगळे पण असे म्हणजे ते मोठे पाळणे आणि हे येत नाहीत.
मग ते दुकान तेन काय येत्यात तुमच्या तिकडं यात्रेला.
अ नाही येत आमच्याकडं कारण ते छोटं गाव आहे आमचं एवढे हे नाही.
सांगलीत सांगलीत कोणतं गाव तुमचं?
आमचं श नाही गावं आता इथं नको घ्यायला इथ ते त्यांनी सांगितलं की गाव घेऊ नका. आता ते मागच्या ह्यच्यात आपण घेतलयं हा तर मग छोट हा.
छोट गाव हाय आण मग यात्रातेन भरत नाही.
म्हणजे यात्रा हो हो यात्रा होते देवाच कार्यक्रम सगळे होतात. म्हणजे पारायण भरतं किंवा देवाचे सगळे नैवेद्य होत जे गाव जेवण होत पण ते मग मोठे पाळणे खेळण्याची दुकानं अशी
असं का. असं का येत नाही मग ते फक्त ते अगरबत्ती नारळ असं येत असणार देवासाठी.
नाही ते पण नाही ते पण सगळे आपपल्या घरातूनच घेऊन जात्यात. कारण ते काय होत गाव छोट आहे ना दीड दीड एक हजार लोकसंख्या च गाव मग त्याने काय होतं त्यांची विक्रीच होत नाही तर ते येतील कशाला.
येतील कशाला ते मग घर घरगुती दुकानातून न्यायचं आणि देवाच्या द अ देवळात जायचं.
ते प्रत्येकाच्या घरी दारात नारळाची झाडं आहेत मग घरी अगरबत्ती अस घरीच उदबत्ती आहे हळदी कुंकू असते हा घरीच निवद तयार करत आणि जातेत मग.
मग ते मारुतीच म्हणलं हज्यात नस एप्रिल महिन्यात हनुमान
हा एप्रिल हा हनुमान जयंतीला आणि वैयक्तिक प्रत्येकाचे मग जत्रा असतात कोणाचे मग रेणुका मातेचे अस लिंंग काढायच असतं कोणाचं बोकड असतं वार्षिक दसऱ्याला कोणाच्या घरी बोकड असतेत.
हा हा म ते हच्यातून हनुमान जयंतीला तुमचा एक दिवस गोड अस आणि एक दिवस खारा ते काय नाही सात दिवस पता असतोय तुमचा सगळे म्हणजे खारं करायचंच नाही. कारण आमच्या मम्मीच्या तिकड पण आहे ना. ते एक हनुमान जयंती असतिया त्या दिवशी पोळीचा नैवेद्य करायचा. आणि दुसऱ्या दिवशी मग जर कोणता संकष्टी गुरुवार जर आला तर मग एक दिवस आ मध्ये करून शुक्रवारी ते म टणाचं जेवण करून सगळ्या पाहुण्यांना बोलवून आमच्या तिकड
हनुमाना ला ना खारंबिरा असं काही नसतंय ते फक्त पाहुणे येतात ना. त्यांच्यासाठी करतेत ते कारण ते हा कारण ते हनुमानाला हा ह्यज हे चालतच नाही.
हम्म त्यांना च हनुमानाला हे ज खार ह ज खातवणी चालतच नाही. बहिरीला बहिरी कसा खातवणीचा आहे ना त्यामुळे चालतय बक खार तेन दिलेल खर हनुमाना चालत नाय.
हम्म. आणि मग आमच्या इकडं स्वागरेश्वर म्हणून आमच्या तिथंन एक जवळ म्हणजे सात आठ किलोमीटर वर ते अंतरावर ते स्वागरेश्वर. हा म ते लेप ते सागरेश्वर ज्याच्या नावा पुढे श्वर येतना ते सगळे शंकर. अं आरनेश हा आरनेश्वर काय जे असेल ते. धायरेश्वर सगळे जे श्वर असतात ते सगळे शंकर असतात.
कराचे हे हा हा.
हा हा ह मग त्यांना ते माग ज्याच्यावर श्वर लागतं ते सगळे शंकर.
हा हा हा.
ते खूप मोठी यात्रा भरते त्याची आणि सोमवारी पण प्रचंड जर सोमवारी प्रचंड गर्दी असती.
गर्दी तुमच्यात तुन सात आठ किलो आठ किलोमीटर आहे का ते? हा हा हा मग तुमच्या तिथून शिखर शिंगणापूर लांब असेल तुमचा देव म्हटला ना तो.
हा हा शिखर शिंगणापूर सत्तरऐंशी किलोमीटर आहे.
तुमच्यात
ह ते सातारा जिल्ह्यात येतं ना ते.
वर्षातून एकदा जात असेल तुम्ही तिकडे ते हला.
जातोय सारखं कुणाला ज्याला जायचं ते जाऊन येतेत दर्शनाची इच्छा झाली की जाऊन येतेत. वर्षातून तीन चार वेळा होतच कोणाच कोणाच जाणं.
ह मग आणि काय वेगळं तुमच्या गावात असं?
आमच्या गावात वेगळं अस शेती शेती जास्त आधुनिक झालेली येत. असं ग गावात असं काही वेगळ नाही म्हणजे पूर्ण शेती मॉडर्नायझेशन झालीया म्हणजे टिबक वरती शेती अ स्पिंकलार वरती शेती आणि तर आता ते अंडरग्राउंड टिबक करायला लागलेत लोक आणि आमच्याकडे असेच स्पर्धाच लागल्यात हनी जर शंभर टन ऊस घेतला तर तेवढ्याच क्षेत्रात हा पुुढल्या वेळेस आम्ही जास्त काढायचा कोण जास्त काढतयं.
ईर्षा ईर्षा ओ एकमेकांची अ हं हं हं.
चालू आहे हा असं चालू आहे आता म्हणजे आ सगळं प्रत्येकजण आप आपले प्रगतीच्या मागे लागलेली. अ पूर् आणि पूर्वी कसं होत जमिनी विकून लोक गेली ना राहियला मुंबईला बिंबईला आता जमिनी विकत घेणारे जास्त झाले.
होय आणि आता म्हणत्यात क आपल्याकडं नोकरदारांपेक्षा जमिनीला जास्त किंमत आल्या. एक एक गुंठा वीस वीस आणि तीस घर बांधण्यासाठी तरी बघितलासा नव्हे. वीस वीस आणि तीसतीस लाख रुपये द्यायचे आणि एक गुंटा विकत घ्यायचा आणि त्याच्या मग घर बांधायंचं म्हणजे जवळजवळ सत्तरऐंशी लाखावर ते घराचं गाणं जातयं. जर आपल्याला आपल्या हे जर रोडटच जर घर बांधायचं झालं तर.
हम्म ते घराचं लई अवघड आहे बाबा.
होय.
हं घर आम्ही बांधलयं आम्हाला माहितीय किती खर्च येतोय तो.
आम्ही पण बांधलय आम्ही दोन हजार
तुम्ही घरी घरी तुम्ही काय तुमच्या मग सामानाचंच फक्त क पैसे गेलेत.
खर्च त्यावेळी नव्हते त्यावेळी शिकत होते ओ मिस्टर आमची त्यावेळी येत नव्हतं एवढं.
ओके ओके नव्हतं काय बई बाहेरनच घेतलीय त मी हे कर.
बाहेरून म्हणजे ते ज्यांच्या कामावर जायत होते ना त्यांना ते बांधाय दिलं आणि मग म्हणलं मी शिक का लागलं तर आता शिकायला लागले तर माझ्या कामातूनच मजुरी त्यांची फेरतो मग एक लाख रुपये मजुरी झालीती आमची बांधका कामची मग त्यांनी ती कामातून जाऊन जाऊन फेटली मग गिलावा कास आत्ता करतो ते गिलावा त्यांनीच केला आणि फरशी मग फरशी घालाय पण शिकलेलं मझा भाऊ माझा आहे मावशीचा मुलगा. त्यो म्हणला फक्त मी कसं हे करायचं एक एक हे दाखवतो तुला घालून. त्यांनी ते दोन तीन फरश्या घालून दाखवल्या दादानं आमच्या आणि सगळं मग गिलावा फर्शी फक्त आणलं पन्नास हजारची फरशी आणली आणि गिलाव हे सगळं त्यांनीच केलं मग बाहेर आम्ही घालायला दिलं नाही. त्यांनीच घातली सगळी फरशी गिलाव, किचन कटा, किचन ची फरशी सगळं त्यांनीच केलं.
आणि मग ते वर खाली बांधलंय का फक्त
हो वर आहे पण म वर कसं अ राहिलं ते राहिल तीन रूमला गिलावा करायचा एक रूमला फक्त केलाय बाहेरला तीन रूम आहेत ना वर चार, खाली चार, संडास, बाथरूम असं ब भर पूर मोठं आमचं घर आहे आणि हे केले वर तीन रूमला गिलावा काल चा राहिला मग आता ते आता करायचं मग त्यात पाठीमागं जरा नवीन काढयचंय टॉयलेट बाथरूम हे करून आणि त्यावर स्लॅब टाकून टाक्या तेन आणि हे करून करायचं मग यंदा करूया म्हणत्यात पुुढल्या वर्षी उन्हाळ्यात ना. डब्बल काढले लागलं दोघांचं दोन भाऊ आहे म्हणलं दोघांचं लागलच करून ठेवलंय.
म खाली वर केले आहे का ते?
हो खालीवर केलेय. त्यातनच आणि कुठे बाहेर मिळाल तर करायचं तरी पण आता करून ठेव नाहीच हे झालं लागलं हात तरी च हे करायचं असते ज्यात हेज्यातून करून ठेवलंय. हम्म.
ते घराला खूप प्रचंड पैसा लागतो आणि तेवढं करून पण ते मनासारखं होईलच तुम्हाला आणि ते काय होत
आता दुसऱ्यांची घरं बघून क नाही आम्हाला वाटते काय आमचं घर एकदम सादे मी तरी त्यांना ओरडते कसं काय सत्ता हे असून काय उपयोग नाही घर कायतरी मला तरी आता हे आवड नाही झालं जर आपण नवीन घर बांधले तर माझ्या ह्यांना पण बांधायचं असं मी त्यांना एकदम म्हणजे असं अ जुन्या पद्धतीचं झालं हो असं म्हणजे फक्त खालीवर अशे प चार-चार रूम काढल्या, किचन, खोली आणि हे बेडरूमला असं हे केलंय तेच की दुसरं असं आता कसं जिथल्या जिथं असते बघ किती भारी घर वाटलंय तिथले लय मॉडर्न घर आहे एवढं.
आणि असलं तरी इन्ना प तुम्हाला सांगतो ते पैशे घरायचे नाही एकदाच बांधायचे ते पैशे वेस्ट आहे तुम्ही आता दुसरा बांधायला खर्च करायचा काय उ गरज नाही.
तुम्ही हाय त्यालाचं रेनोव्हेट करा थोडस त्याला शो आणा.
हा तेच करायचं आता तसंच करणार आहे बघू या मग आता काय मुलगा ते तेज्या ते कव्हा शिकल, कव्हा मोठा होईल, नोकरीला लागेल तेज्या ते बांधेल आता काय बांधाय हा आता मुलांचा शिक्ष ण आता मुलगी सातवीला पुढल्याशी तिजे एन एन एम एस तो वर नव्वी दहावी तर चालूच कि शिक्षणाचा एकदा खर्च चालू झाला की कुठं हात लागतोय तर मुलगा मोठा होतोय तिच्या पाठोपाठ नाही एकदा शिक्षणांचा हे झालं की नाही येत होय घराचा. तो कव्हा मोठा होईल, कव्हा हे करेल, तेव्हा बांधेल तेव्हा बांध. मग तुमचं काय मग घर बांधलंसा म्हणा. मोठं बांधलं आसशीला भावा भावांचं मग भाऊ लहान आहे म्हणल
नाही आमचं एकत्रच आहे सध्या, पण घरात लई मोठे आमचं आता म्हणजे एवढं मोठं आहे की तुम्ही डबल तर आहेच आहे आणि मोठं मोठंच हाय ते.
काय लागलंच इकड तिकडे तुमचं तुम्हाला आणि भावाच भावाला. काय एकत्रच केलंयसा?
नाही नाही एकत्रच हाईत अजून, पण खाली वर केलंय हा.
अ उद्या सकाळी जर भावाचं लग्न झालं, तर म्हणजे कड हिकडं तिकडं केलंसा का खालीवर केलं असं विचारलं.
नाही नाही खालीवर केलंय. हिकडं तिकडं नाही.
हा, हा, हा. तेच म्हणजे मोठे एकदम बांधलसा भाव जागा भरपूर असणार ओ.
हा, हा, हा. खालीच ते दोन हजार स्क्वेअर फूटच आहे आणि वरती चौदाशे स्क्वेअर फुट हो ते बांधकाम आणि स्लॅब वेगळा.
मग दोन हजार स्क्वेअर फूट केवढं मोठं घर हो ते आमचं एवढं नाही स्क्वेअर फूट सहाशे स्क्वेअर बुट आहे आमचं.
आणि वरती दीड हजार म्हणजे प चौतीसशे स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे ती.
मग आमचं नुसतं खाली साडेसहाशे स्क्वेअर फूट आहे.
हम्म.
आणि वर किती ते वरचमध्ये डब्बलचा स्लॅपचा आहे म्हणल्यावर कमी असणार जरा होय नाही.
हम्म.
तेवढंच आहे आमचं, आमचं काय लई मोठं घर. खरं चार, चार रूम
आता तिघंच घरी घे राहिला, आम्ही हिकडं. मग भावाचं लग्न होईल त्यावेेळेस चौघं हं.
तुम्ही दोघं तिकडचं आता मॅडमांची परमनंट नोकरी तिकडे आहे म्हणल्यावर काही दिवसांन तुम्ही पुण्यातच सेट. सेटल झालायसाच आणि आता हे करून नोकरीच हे आहे म्हणलं तिथं सेटल होणार की, अ फ्लॅट घेऊन हे करून. भाऊमध्ये.
हा इथंच होणार, पण ते येणार आम्ही ग-ग-गावी मी आम्ही जाणार का मी जाणार गावी मला नाही पुण्यात करमत.
नाही करमत? मग मॅडम कशा मॅडमांचं कसं व्हायचं?
आता नाही नंतर ज्यावेेळेस हे करायच्या वेळेस हा. झाले ते दहा मिनटं हम्म.
हा बरं करा तिकडन करा.